हॅलो. येतोय का आवाज
येतय ना. हॅलो झालं ना.
काय करत हो ते आज
हं.
काय करत होते.
हलका नाही जेवण केलं मांडेकुंडे बसत म आलेवररती येतो आहे आता
खारणार जा ज. प्रियंका क देऊ का अग प्रियंका क
दध्याना द्याना.
हम.
हॅलो.
बोल.
हा गावतचेेत नव्हता मग माग आली.
आता यतो का?
ह ना.
हम्म हम्म काय करु राहिली
काय वर जेम झालं तेच मग
हा
हम्म गारगार हवाय
हम्म हम्म नाहीत हायत
हॅलो नाही लाईट नाही ना
हॅलो आवाजज येतो का? आमच्याकडे नाही. तब्येत बरीये का? हॅलो
हॅलो
हॅलो तब्येत बरीये का म्हट नाही ग गूतई गुतत गुतत येतय
आता
गुतत गुतत येतो आता येऊ राहिलाय. येओत येतो
हा हा
पाऊस झाला.
पाऊस हाय
हॅलो
ठीक
काय ग रेंज नाही काय?
रेंज असकाडत फिरू राहिली मग काही रेंज सापडू नाही राहिली. रेंजचाच फायदा हा ना इथंच उभारते आता अगं सारखी रेंज जाऊ राहिली इकडून तिकड फिरू राहिली रेंज उसर
हम् लाईट नाही त्याच्यामुळ वॉटस्पॉट बंद असल वायफाय हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही येते. हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही येऊ राहिला काय करतीये म्हटलं. हॅलो येतोय का आवाज?
हॅलो येतो का आवाज हाय येऊ राहिला बो
तुझ आवाज का बर गुतत गुतत येत का असं आवाज का बर त ताटकत येतो. हम् हम्
हम्म
घरात पण नाही का?
नाही ना घरात नाही म्हणून तर वरती आली. हम्म वायफाय बंदय.
म काय काम करतेती आज
काय नाही आरामच होता. ट्रिचिंग करायला जायचं होतं पण काय नेलं नाय मंग बसले घरीच
दिंडीवारी कुठपर्यंत गेली काय
दिंडीवारी आग कायतरीच गावाचं नाव सांगितलं नगरच्या पुढं पंचवीस किलोमीटर ये.
हुं
हुं
दर्शन घेऊन आले वाटत.
हा दर्शन घेऊन आले.
काल का परवाच्या दिवशी दर्शन घेऊन आले परत नगर मध्ये आली.
हां
बरं आहे नंतर राई लय गर्दी होती मंग काय
हम्म
त्याच्यामुळ आली दर्शन घेऊन
लईच लवकर पण दर्शन झाले न तिचे
म्हणलं वया आधीच घेत्या दर्शन नगर मध्ये गेल्यावर उरच काय म दररोज एक एक दिंडी जाती ना दर्शन घ्यायला.
हा का
एक एक दोन म जास्त जात्या
हम् हम्
म कायल्या नंतर दिंन दर्शन नाय न भेटती ग
हां हां
त्याच्यामुळ मंग
नंतर नुसतं कळसाच म्हणे आज पाय अ डोकं ठेवून दर्शन झाले.
हा नंतर कळसासच भेटत ना म
हा
म आता एवढे भक्त एवढ्या लांबून येत्या मंग देवाचं दर्शन नको का घ्यायला. मंग त्याच्यामुळं आधीच झालंय.
हुं
म ती तब्बेत बरीये का? हुं हुं बाकीच्यांच्या
सर्वांच्या चांगल्या हाय.
आ आ
हम्म
तिकड फोन केला होता का नाय.
तिकड कुठं नाही.
तिचां फोनही लागत नाय बॅलन्स संपील्या वाटत.
हा ना
त्याच्यामुळ फोनही लागत नाही.
आता फोन केला नाहीत बरं राहत फोन केला का नाय त ती करीत राहाते ग
हा तेच पायाचं बरं हाय का नाय ते विचारलं नाय आता आप्पा ला विचारलं होत.
हम्म मी केला होता तवा बरे होते.
हा मी केला होता मग दुपारी तवा म्हणे बरी ये म्हणे आत
हां
आम्ही काय काढाय गेलो होतो सकाळी हम्म म च वेळ काडली मग च वेळ झाली ग मला
का?
शक्य
हां घेतला ना.
हम्म हम्म.
आताच आवरलं जेवण झाली.
ह.
काळ बटाटा केला होतं बाजरीच्या बा. वकरी कली होते पोळ्या कयला होते्या मग आता जेवण झाले. भांडे घसले झोप लाईट र त्यात. लाईट आता दरवाजाच लोड शेडंग झालं लाईट आहेन राात
तस ना.
लाईट नसली का काही उमजात पण नाही. दुपारी ज हा दुपारी जाते सारखी जात राहते. सगळी कस लोड शेडिंग झालंय फक्त इथ दुसरा दुसऱ बाजूची राात. दिसत अंधारल अंधारल्ल दिसत ना म लाईट नसली का? हॅलो. ून ठय आपण काय ठ राईट नसली कावायता येत तो लहानपर कश जो हो ते मग ते सज
हॅलो.
हा.
आगं म्हटलं लाईट गेली तरी वाटत नाही असं.
कस काय?
फर्ण लाप लापाट आहे.
हा का तुमच्या घरीबी आहे का?
हा खाली बोलप चालू आहे.
हो.
चे हा मु ती सलत करची वर आ ते चार्जिंग चचे गल्पय चार्जिंग चचे गल्पेना
हा ना.
मग उजड राहतोच बा म्हणजे लाईटी सारखं उजड राहतो ना त्याचा
हा थोडी कमी राहत थोडे कमी राहत. दिम पण मग लाईट अशी गेली असं समजतच नाहीग.
हम.
ह.
बरं फक्त फॅन नाही चालतेव.
फक्त फॅन नाही चालते.
बरं ना चांगली आहे ना चार्जिंगच्या दिवसभर चार्जिंग बत्ता असेल. पण मग जव दिवसभर चार्जिंग करायला बल्ब चालूच ठेवायला लागत असतील ना.
हा आम
सगळे भरपू चाल राहत्या का मग
नाही तीन बल्ब चाल राह ते फक्त
हा.
तर तीन बरोबरसर वघाहतो जढरातून च् चल बाय
हा